हॅलो
हॅलो
हा, येतोय आता आवाज? हॅलो, पुनम
हॅलो
हा, येतोय आवाज, हॅलो
वा येते मावशी आवाज येत नाही ये तुमचा मला तुम्ही बोलत्या फक्त
बरं ठीके.
मला आवाज येत नि तुमच
ओके ओके, मला आवाज, मला तुझा आवाज येतोय पण तुला आवाज येत नाही माझा.
हे
काय चालय, बाकी सगळं ठीक?
हम्म हम्म हम्म असय का? हम्म हम्म हम् हम अस हे का? हम्म हम्म हा हा हम हम हम